हॅलो
हा येतोय का आवाज
हा हा येतोय येतोय ह् म्हणजे काही नाही काय झाले पाऊस होता आज दिवसभर थंड हाय वातावरण.
हम्म इकडे पण व्हता पाऊस. म्हणजे आजून पडतोय वाढत णा चालू हाय आजून.
अच्छा
हम्म
आता काये निघायची तयारी हाय का.
हा आता जायचं घरी झालं साडेसात वाजल्या ना.
हम् हम हम
ह कस काय म्हणत्या तिची तब्येत.
हा आज गेली होती कॉलेज ला.
अच्छा
हा एक दिवस रेस्ट केला तिने ताप आहे अजून भी तिला थोडासा. वीकनेस वगैर, वगरे आली आता सध्या हॉस्टेलमध्ये काही जेवण करत नाही ती बाहेरच जेवण करते.
अच्छा
बाहेर म्हणजे रूम वरच बनवता ते दलिया वगैरे नाही तर फ्रुटस. हो आज तिचे मैत्रीिण डबा घेऊन आली होती तिच्यासाठी बाहेरून,
हा हा त्याच्या ग ते तिथली हाय
नाही नाही ती तिथलीच नाहीये.
हलवा. हॅलो हॅलो